हॅलो! नमस्कार कसे आहात?
हॅलो! नमस्कार मी बरे, तुम्ही सांगा तुम्ही तुम्ही बरेय?
हो मी पण मस्त आहे. म्हणलं थोड म्हणजे, फास्ट फूड बद्दल म्हणजे तुमच्याशी थोडं माहिती घ्यावं. म्हणून- थोडस कॉल करून बोलावं म्हणलं. हुं-
आज संडे आहे तर, आज खूपच त्याचा डिमांड असत फा- फास्ट फूडाचा ना!
हो नां हो नां, म्हणजे कस ते थोडं स्पायसी खायला पण म्हणजे लेकरांनाही आवडत असत- सगळ्यांनाच आवडतो ना.
हां ते सगळं मिट ते म्हणतातच ना, मुलं की आज संडे आज आम्हाला फास्ट फूडच पाहिजे, आम्हाला तेच पाहिजे.
हों ना हों ना, फास्ट फूड मधे म्हणजे तुम्हाला काय- काय बनवता येत फास्ट फूड मध्ये
फास्ट फूड मध्ये मी तर आपल्या पुराणांना कधीच बाहेरच खाऊन देत नाही मी त्यांना हेच म्हणते तुम्हाला जे खायचं मी तुम्हाला बनवून देते मी सगळं काय बनवू शकते मी वडापाव आपल्या घर घरात बनवते मग ने भेळ पण हां डोसा उत्तप्पा सगळं काय पावभाजी मी सगळं त्यांना घर घरातच बनवून देते
वडापाव कस बनवता तुम्ही
म वडा भाव मी प ते अ ते तर खूप सोप आहे तेला काय जास्त लागत नाही फक्त आपल्या अ बटाट आपल्या ज अ घरी असतात बटाटे त्याला मी अ बॉईल करून घेते. हो बॉइल करून त्याचा ते वरचा ते
त्याची म्हणजे वरच काढून त्याची भाजी बनवायची? णि परत म्हणजे हा बेसन मध्ये घालून ते तळून काढायचा.
हो तो खूप सोपं आहे आणि त्याची चटणी पण बनायची मला ना ठेचा खूप आवडतं
अच्छा अच्छा चटणी कशी बनवतात त्याची?
ठेचा खूपच आवडतो मी लस ण जास्त टाकते ना ते लसूण आणि हिरवी मिरची शेंगदाणे ह्याची चटणी मला खूप आवडते आणि कधी कधी मी त्याच्यात ना अगर, मला अ खूप जास्त मन झालं तर मी त्याच्यात टमाटर पण टाकते.
अच्छा अच्छा.
आणि जंक फूड मध्ये मला जास्त तर हो मला खूप आवडते आणि त्याच्यासोबत भाकरी मला जास्तत जास्त मला माझी मुलांना ना मोमोज ब त्याला खूप आवडतात.
अच्छा अच्छा.
हो त्याला मोमोज खायला खूप आवडतं त्याला तो संडेला मला हाच हेच म्हणतो की, मम्मा तुझी तुम्ही ना हेच बनवा मोमोज बनवा. मग मी त्याला मोमोज बनवून देते. मी तला त्याला मी हायजेनिक बनवून देते आणि हेल्दी पण बनून देते मी तेला सु ह्याचे रव्या चे ह मोमोज बनून देते मी त्याला.
अच्छा अच्छा अच्छा छान होतात का मगं ते?
हो सेमच असतात ते मैदा जसे आपण मैदयाचे मोमोज खातो ना. त सेमच असतात. ते.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
हो ते उलटा ते मैदया पासून ते रवे चे मोमोज जास्त ते हेल्दी असतात आणि आपलं मी तर नेमकीेच पनीरचंच बनवते.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म. मला ही खूप आवडतात मोमोज पण मला बनवता नाही येत.
हो का तुम नी खूप सोपं आहे त्याला काही अवघड नाहीये तुम्ही, पहिला ना तुम्ही अ सगळ्यात पहिला तुम्ही पीठ मळा, मोमोजचा ते अ पहिला तुम्ही रवा घ्या अगर तुमचा रवा मोठा आहे तर, मतलब जसं जाड असतं मोठी रवा असतो या बारीक रवा असतो तर, अगर अ तुमच मोठ जाड जाड रवा आहे तर, तुम्ही त्याला मिक्सर म पिसून घ्या. हां ते त्याच्यानंतर त्यांच्यात न त्याचा पीठ मळा. जास्त पाणी नाही टाकायचं आणि मीठ पण नाही टाकायचं. मला पण मीठ टाकल ना मगं ते पातळ होऊन जातं त्याचं पीठ.
हां हां हां हां
जास्त जास्त मीठ नाही टाकायचं थोडस मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं त्याच्यात आणि त्याला त्याच पीठ बनवायचं आणि त्याला सा साईड ला ठेवायचं वीस मिनिटासाठी.
किती वेळ ठेवायचे ते?
हां वीस मिनिटांसाठी त्याला साईड ला ठेवायचं.
अच्छा.
हो मग त्याच्या स स्टफिंगसाठी तुम्ही पनीर घ्या आता मला पनीरचे नाही बनवायचेे तुम्हाला व्हेजिटेबलचे पसंद येईल मोमोज
पनीरची नाही आवडत मला दुसर म्हणजे दुसरं काय घालू शकतो? त्याच्यामध्ये
वेजिटेबल.
अच्छा व्हेजिटेबल काय काय घालायचं?
शिमला मिर्च घ्या तुम्ही म अ शिमला मिर्च घेऊ शकतो. आणि तुम्ही ते अ फ्रेंच बीन्स असतात ना?
क्रनच वे.
म. जी जी जी बीन्स असतात ना फ्रेंच. बीन्स आणि तुम्ही गाजर घ्या. अगर तुम्हाला पत्ता गोभी कुणाला कुणाला ते पत्ताकोबी खूप पत्ताकोबी पत्ताकोबी पण खूप आवडते.
हो मला आवडते पत्ता को कोबी खूप आवडते.
तुम्ही सगळ्या ते सगळ्या भाज्या घ्या आणि त्याला ना चॉप करून घ्या चॉपर मधे चॉपर मधे तुम्ही चॉप करून घेतलं ना, मग त्याचेत तुम्ही नमक अ.. तुम्ही आपलं नमक टाका आणि मीठ टा का आणि मिरची टाका आणि तुम्ही लस सण आणि लसून आणि हरवी मिर्चीच ना पेस्ट टाका. त्याच्यात पेस्ट अगर तुम्ही अ बाहेर ऑर्गेनो भेटतो. ऑर्गेनो ते टाका चाली फ्लेक्स मिक्स डाळ टाका त्याला सगळ्यांना पुन्हा मिक्स करून घ्या. मिक्स झाला ते हाल. त्याला साईडला ठेवा आता अन जे पिट तुम्ही ठेवलेलं होत वीस मिनिटासाठी मग त्याला घ्या त्याला थोडासा अजून मळून घ्या त्याला सॉफ्ट करा. सॉफ्ट झालं ना मग त्यांचे छोट छोट छोटे छोट बॉल करून खूप छो छोटे छोटे करा अगर छोटे छोटे नाही होत आहे मोठा बॉल करून त्याचा. त्याला लाटून घ्या पूर्ण लाटायचं त्याला पूरा पातळ करायचं कागद कागद सारखं ना कागद सारखा त्याला खूप पातळ करायचं. तुम्ही आगर ते पातळ लाटनार नाही तेला त्याला मोठाला ठेवलं ना जसं.. पण चपाती बनवले तर थोडसे आपण जाड ठेवतो ना मग त्याचे मोमोज त मोमोज खूप मोठे मोठे बनतात झाड मोठाले बनतात म ते ना खूप छान नाही लागत खायला हो त्याला लाटून ना हो त्याला लाटून ना खूप पातळ लाटून त्याच्यात स्टफिंग करा. ते तुम्ही जे भाज्याची सक् स्टफिंग बनवली ना मग त्याच्यात स्टफिंग करा. आणि तुम्ही. अगं तुमच्ये कड ते भांडा असल मोमोज चा तुम्ही तेच्यात ठेवा. थोडसा तेल लाव आतून चिकट भांड ये मोमोज साठी तुम्ही ना काहीतरी कोण. कोणत पण पतीला घेऊ शकतो. भगोना. त्याच्यात पाणी टाका आणि त्याच्यात तुम्ही काय पण ठेवा काय स्टँड असतो. स्टँड ठेवा. आणि त्याच्या वर तुम्ही मोमोज अ तेल लावा तुम्ही मोमोज ठेवून टाका या तुमच्याकडे इडली चा साचा असेल इडली बनवायच. भांड असत ना इडलीचा मग तुम्ही त्याच्यात पण बनवू शकतो. हा पूर्ण त्याला वीस वीस मिंट ठेवाय लागत. येस्
वीस मिनिटामध्ये होऊन जातं का ते
होऊन जात खूप सोपं जास्त का अवघड नाही नाही हो. दळतानाच मी त्याला घराच बाजरीच बनवत होते मी त्याला बाहेरच नाही खाऊ देत
फास्ट फूड म्हणजे खूप म्हणजे पटकन होऊन जातं त्याच काही म्हणजे इश्यू येत नाही असा कुठली गोष्टी येत ह नसेल तर आपण मोबाईलवरर बघून देल शोत
हो
मी ह म्हणजे फास्ट फूड म बनवते रोजच नाश्त चला काही ना काही काही ना काही थोडं थोडं जे मला जमत नाही ना ते मी म्हणजे मोबाईलवर बघून घेते
हो तुम्ही तुम्ही स तुम्ही जास्त काय खात आपल्या घरचा खाना खाताय तुम्हाला फास्ट फूड खायला आवडतं
नाही नाही घरचं जेवण जेवते मी म्हणजे मला तेवढं जास्त नाही आवडत पण माझ्या घरचे म्हणजे फॅमिलीमध्ये थोडं करावं लागतं पण मला तेवढं नाही आवडत मी छान म्हणजे जे घरचं जेवण असतं ना पौष्टिक ते मी खाते कारण जे आपल्या आपल्या जे शरीरासाठी आपल्या ज बॉडीला जी हेल्दी आहे तेच आपण खायलाे जे टेस्टी आहे ते खाण्यापेक्षा जे हेल्दी आहे ते खाल्लेलं खूप महत्वाच असत
ते फक्त कधीतरी खाल तर खालं दोन महिन्यात खाल्लं तर खाल्लं तीन महिन्यात खालं तर खालं ते ते सारखं सारखं तेच
हो ना सारखी टेस्ट घेतल्यानंतर हेल्थ इशू सुरू होतात परत
ते आता ना आता मला समजण की मला काय होते ते खाऊन जे म्हणतात ना आम्हाला तर काहीच नाही होत मी किती तर असे लोक बघितले ना ते म्हणतात आम्हाला तर काहीच नाही होत आम्हाला तर पचून जातो आम्हाला तर पचून जातो पण जेव्हा आपली तीस वर्षाच्या पुढे आपण जातो ना मग ते सगळं निघत तो बाहेर
हो ना हो ना परत मग सांदीे दुखी सुरू होणं बॉडी म्हणजे आपली तेवढी आपल्याला म्हणजे हे होत नाही परत काम देत नाही आतापासून बॉडी मेंटेन मधे ठेवन हो ना आतापासून बॉडी मेंटेन मधे ठेवन कि मग थोड हे होतं
हो बरोबर आहे सगळ्यात मोठ सगळ्यात महत्वाच कि तुमच शर शरीर तुम्हाला कि त्याला नीट ठेवायला पाहिजे
हो ना
हो एक्ससाइज करायला पाहिजे नी योगा करायला पाहिजे म्हणजे फास्ट फूड फास्ट फूडमध्ये आपल्या जास्त मतलब आपलं ना हे नाही द्यायचं लक्ष नाही द्यायचं त्याच्यावर
हो ना आणि जे तेलगट पदार्थ असतात फास्ट फूड मध्येही खूप तेलगट पदार्थ वगैरे बनवत ते पण म्हणजे खायला नकोय आपण हम्
बरोबर आहे तुमची मुलं पण तुम्हाला बोलत असं की आम्हाला पण खायचं आम्हाला पण खायचं बाहेरचं
हो ना पण जे हेल्दी आहे तेच बनवते मी जे म्हणजे व्हेजिटेबल ने बनलेल असत जे हेल्दीी आहे तेच कारण लहान लहान मुलांवर तर खूप लोकर परिणाम होते त्याचा
बरोबर आहे त्यांना कळत नाही त्यांना फक्त तीचाऊ फायदा जास्ती की हा ते खात ते आम्हाला पण खायचंय
हो ना म्हणजे ते काय करतात जे टेस्टी आहे किंवा जे यममी यममी ला तेने म्हणजे घेतात मला हे पाहिजे मला ते पाहिजे पण आपलं काम आहे की आपण जास्त जास्त अस त्यांना जे मल जे हे आहे फास्ट फूड म जे शरीरासाठी हानिकारक आहे ते पदार्थ आपण द्यायला नको कारण आपल्या पशीच असताना त्या लेकरांना कशा स वयी लावायच्या
हा क लावाजतानासय पण त्यांना दिले ना खायला तर मग त्याला वाटतं की हा माझी मम्मीने ते मला दिले मग काहीचव्हतं मी तर सारखं सारखं तर डिमांड करेल की हा मला पाहिजेल मला पाहिजेल मला पाहिजेल. ताबरीव एकच हे की तुम्ही न बाहेरचं खाहाऊस नका आम्ही बनवून देतो तुम्हाला, तुम्हाला काय पाहिजे मी घरातच बनवून देते.
हो ना. म्हणजे ते एकदा सवय लागली ना बाहेरचा आणुन खायची की मग ते तशीच त्यांना पण सवय लागते आणि ते लेकरांमुळे आपल्याला ही सवय लागते हे फास्ट फूड खावा ते खावा थोडस हे यम्मी खावा ते अशी थोडशे तळून म्हणजे खराब आहेत.
होय तुमचे संग बोलून मला खूपच चांगलं वाटलं.
हो मला ही.
हो चला ठेवते मी हे.
हो.
सफाय ओके ओके. नमश्कार